बंदय की हॅलो. हॅलो.
हॅलो होय.
तिथं ते अधिक टास्क जाणून घ्या म्हणून ते हिरव ऍरो आलय बघ.
हा.
त्याच्यावरती क्लिक कर जा आता क्लिक कर जा येते का बघ.
दहा, पाच.
पाच मिनट. दिसतय का त्यात जात जा जाय लागतंय.
हे काय आलं की कारवा मध्ये आपलं स्वागत आहे अस काय काय काय आलय.
अरे! ते टास्क असतात क नाही त्याला क्लिक कर.
आलय की.
हा म त्याला त्याला क्लिक कर.
केलो की.
मग कधी आले की नाही काय टास्क दिसायलाय की नाही. काय दिसालय? अधिक कार्य जाणून घ्या म्हणून आले ना.
नो बस स्कॅन करा अस काय म्हणाले.
मग ते नको म्हण की खादी नो ऑप्शन येत काय येत की
नकोचा ऑप्शन नाहीेच होच आहे.
अ. तू कस कुठल काय? करालायस तू?
आरे थांब दाखवतो स्क्रीनशॉट काढून.
पाठवल्यावर सांग.
ए चॉकलेट नाही खायच, नाही खायच हे पाठवलय बघ.
थांब तू एक मिनिट.
पाघ इथ या, तु आवर जा की. हे आणि हे हेअर कोण व्यवस्थित करायचे? हताने नइ
कारमध्ये
एवढा उशीर स्नॅप वर जायला.
मी हॅलो. मेंटल तू काय झाली हो का क बोलासतीत.
अरे हो आधिच होत ते.
आधीच कस येईल तुन होय म्हणल्यावर आलय ते.
आता काय करायच?
अ तू स्कॅन केल्यावर काय आलय? म कर ना मंद. चालते तीला तरी चालते एवढा काय विषय अरे नाही काय होत.
पाठवल तर चालते काय?
फोटो कोणाला फोटो पाठवतोस?
अ बघा आता म स्कॅन करायच आहे म्हणा लागल्यास आणि. ते खालच वाचकी काय
गेल ते आता. तू हो म्हणलास त्यामुळ ते आल तुझी चु क्या ते नाइ बोलायच असत ते आधार कार्ड नंतर ना स्कॅन कर आता. एवढ काय नाइ त्या आधार कार्डचा विषय.
हा नाइ म त्याच्या पुढ आता काय करू?
आ
काय करू म आता?
नाच तिथं.
हम्म.
तुझ हेच डान्स कर.
बस गप केडाऊचा होय, होय, होय. तू लई छान केिल्यास नाई.
आम्ही नाय आम्ही करतच नाय रे.
होयच की आम्ही तर कुठं छान करतोय आम्हाला तुमच्यासारखं एवढं भारी कुठलं जम
आम्हाला येतच नाइ मी म्हटलं. मंद आई ग असलं घाण डोक दुखायल.
झोप बाळ लई लोड घेऊ नकोस पैशाचा पाटी माग
आ
झोप म्हटलं एक झोप काढ.
झोप नाय रात्री मग भजन करत बसायला लागल मला.
का?
झोप लागत नाइ मला दुपारी झोपल्यावर.
छान.
छान तुझ्यासारखं घाण सारखं, सारखं झोपा झोप पळू ने आम्ही?
हाय मला झोप लागत्या बई त्याशिवाय माझ अस
होय तू झोपच नुस्त झोप.
झोप लागली नाय अस दिवस खराब गेलेत.
काय लई दिवस चांगला तुझ्या रोजचा
म तर काय तर अस डोक दुका लर हे धर ला काय चालुय? हम्म
आयुष्य चाललंय चालू दे म्हणतोस ना.
होय. काय रस नसल्याग झालं.
आह.
काही नाही.
शिकू ेवढा हळू बला.
ए हळू कुठे मोठ्यानेच बोलाल.
हिरो
हॅलो.
हम्म.
जा तु्ीही आता आवरडत. झोडे चालले.
काय आवरतोस.
आ अरे ड्रेस घालायला लावतात काय. काय साध्या ड्रेस तरच जाऊ. काय आवरतेस ग? झुडीओला.
हो काय कामच
ते. नाही अगं ते ते ते घेणार. नाही मी नाही. पुण्यामध्ये. नाही नाही पुण्यामध्ये मला घेणार होते पहिल्यांदा गेलतो तेव्हा घेतले नव्हते ड्रेस. मग आता दुसऱ्यांदा गेले तेव्हा घेतले. मग जिजूंना म्हटलं अहो नको नको केलो आमची ताईन. घे घे घे इतन घे तेच आहे कलेक्शन म्हणलेत. घे घे कराल. मी नको नको म्हणले. हे नाही बे मला मग तर पण मी घेणार नाही मी तिला आत्ता स मला घ्यायचं नसलं. तर चाल नाही तर मी काही येणार नाही. मी म्हटलं
मग मग काय मग कशा
म्हटलं अरे तिला घ्यायचंय तिला घ्यायचंय तुझ्यासोबत.
जिजू ना फाडून टाकिल.
मला नाही आवडत अस मागाला
काय काय
मी पप्पांकड मागत पंचाखडका आमी काय आता लहान आहे. नाही मी अजिबात नाही मागत. मी साध दिवाळीला कप कपडे घ्या म्हणून अस हे करत नाही. मम्मी घेती
आय मागतोय मग.
नाही मम्मी दिसली तर घेत्या नाही तरर मी मागतच नाही कोणाकडच.
तू सज्ज नाहीस रे.
हायच, अशा मामले मे सजन हाय.
हम, विराज कर दे की
विराज. तो बॅट बॉलच्या नादी
मग ठीक आहे, ठेवू काय मग.
दोन मिनिट इकडे ये थांब हा बोल हॅलो.
हॅलो कोण आहेस ग तू. कोण आहेस. विराज है. कोण, कुठे आलायस. तू.
अ पप मामाच्या घरी.
मामाच्या घरी हे, मामाच्या घरी कशाला मामा वेड आहे तुमचा, अरे हो. अ वेडा आहे मामा ह ह.
मी चॉकलेट देणार न, गेला तो. बॅट बॉलच्या नादात हाय.
हम, बर-बर ठीक आहे, ठू.
ठेव.
हम जा वर जा.
ठेवतो बग, हा.